हॅलो
हॅलो हॅलो
इकडे ये
धर जरा बोल बोल
हम् काय ग
काय बोलायचं आता
कुठल्या इश्यावर बोलतेस
कामाला जाणार हायेस काय?
होय तू
पाच वाजता
हूं बरबर तू मैत्रणीच्या बाळाला कसला ड्रेस घेतलायसा
आणि एक तिला घ्यायचा आता
त्या अंबिका पणाल्या
हम्म तिला काय मुलगी ये काय मुलगा
म्हजे मुलगाच झालाय तिला
बर बर आणि किती वाजता गेली छकुली काल
बारा एक वाजता
हूं परत काय विचारला काय?
हम्म विचारला की,
आपल कर्तव्य सोडायचं नाही म्हंटल्याला ना
म्हणलं मी मला म्हण मला म्हणते मेसेज का केलीस फोन कराय यत नाय तुला
हम्म
मी म्हटल सकाळ सकाळी मेसेज केलता म्या कधी आलास म्हणून ती म्हटली मेसेज बघितली नाही म्हटल ती बारा एक वाजता परत रिप्लाय आला आलेलो अस आणि आता निघा लागलोय म्हणून मेसेज आला डायरेक्ट जेवाय घरी ये म्हटल्यावर काकांच्या इकडे जाऊन आलोय आणि परत येतो म्हटली हम्
सानिका बामने
तिज काय?
ती पण येणार हाय अंबिकाच्या घरला
आता लगेच नाही बई बघू
हूं हूं
हम्म
म आता केक आणणार हाय का जाणार हाय ती पण
पुण्याला गेल्याती
अंबिका
ते आहे पाच महिन्याचा
हम्म हम् हाय व मग कावा बी गेल तर चालतय?
हम्म
आता खाली येऊन थांबले मावशी का अजून इना की? आल्यात! हा ह हा मग
मग काय गेलेत?
गेल्या लगेच देऊन.
हम्म
माताजी मधन आणलेला एक समोसा हाय वाटत?
होय
कशाबद्दल दिल्यात?
बड्डे होता त्यांचा परवा दिवशी!
हा हा ह
हो चालतय काय नाही बाई आता किती मिनिटं झाल्यात?
आता पाच मिनिटं तर झाले काय!
पाच मिनटं झालं
हम मग
मका हाय?
समर्थ आणून देतो म्हंटलाय कानाातलं. ते तेवढं शुभमला दाखवतो त्याला सांगतो फोन करून. बाबा आतूनच काम करतोय बग! दुकानत खडबडीत दुकान आहे की नाही! त्याथ खडबड पाणी मारून ठेवल्यात आणि तिथे डोक टिकूनटिकून पाया पडलीत.
हम्म
लोकांना काय वाटल मूर्ख पना यो! का अस पाया पडल्या वरच लई भक्ती आहे अस आहे का?
किती रुपये दिलल ग मम्मे म तेच हो
हम्
जास्त पैसे येणार म्हणून मी काल कानातल्याला साडे
मममी पण तेच विचार केलो की मी पण तेच विचार कराल बघूया कि सम घ किती म्हणतो य शुभम
पी
एवढे छान छान ज्वेलरी हाय तीत आणि परत पावत्या जपून ठेवल्यावर परत आणि आपल्याला त्याचा फायदा आहे, म्हटल्यावर घ्यायला बरं कधी पण बाळ मला पण एक दोन आवड ल्यात
मला रक्त आल्यासारखं झालंय तिथं जरा तेल लावायला पाहिजे बग
व्यवस्थीत खोबरे तेल फोडकीय आणि हळद आणि खोबरेल तेल पातळ करून फोडलीस क नाही जरा तर बर होईल ते लगेच ती मग
खालीयस का वरयस
खाली आहे इकडं
ये कि मग आता वर
तुझ्या फोन मध्ये तिथ आवाज ते दोन्ही पण एकतनच याय लागला तर??
हम्म
थांब आता एक दोन मिनट हम्म किती वाजता गेला म काल त्यो निकल्या दादा
कोण? आला कि सव्वाअकरा वाजता
त्याला म्हणले न मी लावणार होते तुला आय फोन तु तिकडं
अ ह नाय लावलो आता ती जवळच्या आहेत ते आता तिथच असणार रोज
हम्म, त्याला तर निमितच ते घावल थोड
चुलत मामाा
हम्म
खर लय वेळ कुठ कळतय अकरा सव्वा अकराला येते की व
हम्
तु जेवण बीवण न सगळ आवररून
तू उठ जरा आता संकष्टी हाय आज घा भांडे भांडे घाास मी सगळ खाली आण
हम्
देवपुजा करून चांगली भाजी करुन ठेवून जातो
हो
संध्याकाळी जाऊया, लवकर काय म चहा केलेला आहे ते आठ मिनटं होऊदेत थांब इथ घरात लय वार यायलागलं
त्या आल्यात कि साडे आठ झालं साडेआठ झाल्यात.
मंग व्हईच की थांब आता एक दीड मिनिट थांबायला काय व्हाया लागल तुला. हा इथं वार यायला लागलं बस राणीचा राजमहल ईथ ह तुला सुट्टी लागून पण मला काय फायदा होईना गड्या.
हा तुझा आळशी
काल मला लीला मावशी ओरडायला आलती एवढा उशिरा झोपतात काय तुला कळतं का नाही जरा मम्मी कशी गप बस्ती. या मम्मीने सांगितलं पलीकडे हाय म्हणून सांग.
खरी लीला मावशी गेली नव्हती.
तिथं असतात सगळ्या त्या.
तिथं नवऱ्याच्या घरात पहाटे पाचला उठायला लागणार आहे ग भले का दिवसभर झोपा काढ ना आज उठून सगळं करा लागणार. नाही तो पडत्या पडू दे गाणं पाच ला जाते ती चारला उठायला पाहिजे तीन. पण पाणी ठेवायचं मग भाजी तिची तयारी करायचं मग भाजी फोडणीला टाकायची मग आंघोळीला जायच. अंघोळ करून यायचं चपात्या लाटायच्या.
हम्म एक वरच्या कर
हम्म आलो आलो थांब. दा अजून कुठं सेकंद चालू आहेत की अजून.
करायच तर व्यवस्थित करायचं ग जरा.
हो
हम्म
होय आता तुझ्या मोबाईलवरून मला कर दहा मिनिटं
ठेव ठेव